काय चालेल
काय नाही चाललं सकाळचे आवरावरी
ह हा नष्ट आ झाल
हा नष्टा झा झाला की
ह हा ह
हम्म आता जेवणाची तयारी करायची
हम् हम् आच पण आत्ता आवरलं सगळ नाष्टा पाणी क तु फोन करूया हम् ह अ काय
काय चाल काही नाही आता जेवणाची तयारी परतय करायची दुपारच्या
मी आता चालोय बाजार आणयला उद्या ते पीर पाण्यात पडणार आज कत्तल रात्र हाय
किती दिवसांचं असतंय ते कार्यक्रम सगळं दहा दिवसांचां
हम्म
दहाव्या दिवशी पाण्यात पडतय का ते
होय
हम हम् हम् बर बर बर हम हम
सोळा तारखेला बसला.
होय. म्हणजे मागच्या सोळा तारखेला काय जूनच्या
याच की.
हं हं!
हूं!
हा हा!
मा व्हय म आता तेच बघत बसलेलो, इनस्टा मग आता काय ती सगळी लहानपोर वगैरे सगळी सोशल मीडियावर भरपूर जास्त जाता. आता बाहेर येत नाहीत कोण आम्ही लहानपणी यथ जावाच सगळीकडे सगळ्या ह्याला जायचो खेळायला परत काय कार्यक्रम असला गल्लीत वगैरे सगळीकडं नाचायला खेळायला जायचो सगळी लहानपणी आता लहान पोरांच्या हातात मोबाईल आल्या मूळ. काय झाले ते कुणीकड बाहेरच पडणार त्यांना घरातच बस कोंडून ठेवल्या जात होते, तेणा काय बाहेरच्या जगातलं कळतच नाय. न आता काय त्यांना बाहेर काढायसाठी
आणि ते काय करतात माहिती आहे का ग्राउंड वर खेळायचे खेळ सुद्धा मोबाईलवरच खेळत्यात असं.
होय आता फुटबॉल म्हणा क्रिकेट म्हणा परत काय टेनिस म्हणा होय आता फ्री बॉल पण आला की ते कॅरम पण बोर्डवर खेळाय सोडून फोनवर खेळत बसत्यात आता
फोन व खेळत्यात काय करायचं.
वगर चेस म्हणा त्यामुळ जे हे हूं जे ख खरे खेळाय ते ते बाजूलाच राहिलं.
ह मुलांना आता मैदानी खेळाची आवडच नाही राहिली.
हा ते मोबाईल हातात आल्यापासून ते तस झालय सगळं पोरांच
ह अगदी दोन तीन वर्षाच्या मुलापासून सवय लागलेली, ती जेवण खातच नाही ते
म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना सवई लागल्या, मोबाईलशिवाय पाण हालत नाही, आता कोणाच. जीथे आता चांगलंय माणसं जोडतय म्हणायचं. का लांब कराली असं काय.
नाही हे शेजारी माणूस असून त्यायाशी बोललं जात नाही, आणि लांबच्या माणसाशी बोललं जात असं होत
होय आणि काय ते फोन मधून बाहेरच कोण नाय. जवळ, जवळच असले तरी फोन करून किंवा चॅटिंग वरं बोलतात सगळी. त्यामुळं जवळच माणसं म्हणजे बोलायच कमी झाले संपर्क. त्यामुळ माणसांचा असं ओवरकॉन काँ हा! माणसांचा आत्मविश्वास पण वाढत नाही त्यामुळं मोबाईलवर बोलतात भरपूर, खर समोर आले की परत काय बोलता येत नाही
हूं बोबडी वळती त्यांची हूं!
सोशल मीडिया गोष्ट वाईट नाही आहे तशी कामाचीच आहे खर तिला आपण जास्त उपयोग करून, त्याला वाईट करून घेतोय आपल्यासाठी.
हम्म म्हणजे फायदे घेण्याच्या ऐवजी तोटाच घ्यायला लागलोय
म्हणजे ते कस आपल्या फायद्यासाठीच केले की माणस जवळ यावीत लांब हे खर हे जवळच माणस लांबची
लांब चाललेत होय शेजारी माणसाचं काय चाललंय त्याच भान नाही त्यांना आणि कोसावरच्या माणसाचे त्याला प्रश्न पडले असच असतय
तसं झाले मग आता काय आता बा आपल्या तशी माहिती चांगली मिळतय किंवा काय तर आपल्याला माहिती पाहिजे असली लांबच्या देशांची वगैरे किंवा लांबची तर आपल्याला मिळतंय माहितीय मग त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो तर काय करतात आता मुलं की रीलस बघत बसतात का रीलसमध्ये काय नसत व्हिडिओ बघत मनोरंजनासाठी एक ठीक आहे खंर ते आता एवढं त्याच्यात गुंतून गेल की परत मुलांना त्यात बाहेरचं पडत
वास्तवाचं भान राहिलेलं नाही त्याच्यामुळं
ते त्यांना कायतरी जाणीव करून द्यायला पाहिजे त्याची की बघ की बाबा हे रील म्हणजे का नाही व्हिडिओ मध्ये काय नाही म्हणजे अभ्यासच पण व्हिडिओ असतात खरं माणसांना आता मनोरंजनासाठी ठीक आहे बाबा एक थोडा वेळ बघितलं ठीक आहे खरं ते खूप वेळ जे बघ जातात ते गुंतून जातात त्यांना वेळेच भान राहत नाही वेळेचं भान राहिलं नाही कि मग ते मग ते हे होतात त्यात गुंतून जातात मग त्यांना कळायचच नाही की बाहेरच्या जागात काय चालू
हम्म आणि त्यांच्या लहान मुलांच्या हातातून जर मोबाईल काढून घेतल्या ना आक्रमक बनतात मारहण सुद्धा करायला लागले
होय आता त्यांना सवय लागली आता ती तशी मग ती लहानपणापासूनच जर आपण नाही लावली सवय तर त्यांना मग परत वाटत नाही काय जर आपण पहिल्यापासूनच त्यांना सवय लावली नंतर मग ते रडणार मार मार मग तस तस सवयच लावायचं नाही पहिल्यापासून आणि जर लावली म एकदा रडू दे आणि जर ते रडून आपण दिले एकदा मग त्याला कळेल दे की बाबा रडलं की हे देतायत किंवा अस केल की हे देतायत मग ते तसंच करते तेिथून पुढं मग त्याला असं ग त तसं केलं की तसं मिळते सगळ रडलं त्याला आता रडल्यावर तुम्ही दिला म्हणजे त्याला कायच आता रडलं काय पण झालं की रडलं ते देतात
हम म्हणजे काही पाहिजे असत तर रडतेच हम
त्याला जर पहिल्या वेळा रडू दिले तसच तर मग त्याला सवय लागणार नाही
हम्म आणि अम् बाहेर म काय झाला माहिती त काय विचार करण्याची तुमची जी क्षमता आहे का हो हो
आता ते सगळं काही जरी प्रश्न आला तर गुगल म्हणा चॅट जीपी म्ह स्याला विचारतात हा स्वतः विचार करतात पण आता बारके बारके उत्तर पण आता कॅल्क्युलेटर करतात माणसां म आता एवढा वापर झालाय फोनचा की बारकी बारकी चित्र पण त्यांना जमव झा हिशोबाची एवढी त्या कॅल्क्युलेटरची सवय तर लागल्या फिल्टर कशासाठी दिलेला मोठे घचा सोडवाला किंवा हिशोब बरोबर होण्यासाठी चेक करण्यासाठी आपलं उत्तर चुकले की बरोबर आहे आता ते काय झाली ते वाप पर तसा त्याचा झाला की माणसाांना आता तोंडाचे गणित नाही तोंडाचा तोंड जे आपण करू शकतोयी बोटावरची गेणी तर माणसं कॅल्क्युलेटर व कराय लागलं
मग काही सगळं म्हणजे सहज उपलब्ध व्हाय लागली त्यामुळे त्यांना ते करायच नं
हा म्हणजे जेचा उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यायला असं म्हणजे येऊ शकतो त्या जात म्हणून वाईट पद्धतीने हवा उद्दित
विचार करण्याची क्षमता खुंटली त्याच्यामु खर तर
हा म्हणजे आधी कसं काय जर लागलं तर वाचन करून त्यातली माहिती यता क झा सग माहि गलांनी जवर आल्याय त्यामुळे सगळ्यांना असे वाच वाचन पण कमी झाले म वाचन कमी झाल्यामुळेणून ज्ञान कमी झालं वाचल्या आता आपल्याला एक माहिती पाहिजे असल्याने आपण वाचलं आपला बाकीचं पण भरपूर ज्ञान मिळते खरं आता कसं गुगलवर टाकल की तेवढच ज्ञान मि
हम पूर्वीची एक मन पण आहे वाचाल तर वाचाल असं पण
हा मग ते आता तिकट तर कमी झाले वाचन आत्ताच्याधव पळीतकर वाचन कसं झालं पाहिजे आता अभ्यास अभ्यास पोरं करतात करतत पण कसं झालं आता जेवढं पाहिजे पासिंग पुरतं म्हणा किंवा तु मला मार्क जेवढं पाहिजे
हो
त्याच्यासाठीच पोरा अभ्यास करत असं की नाही बाबा ज्ञान मिळावं म्हणून अभ्यास करत कोरोना आता तस आपल्या शिक्षणाच पण तसच झालं की अ पासिंग पास झालं तरच मग पुढे त्यामुळे मुलांना पण तशी परिस्थिती आली की फक्त मार्क पाडण्यासाठी त्यांनी शिकायचा त्यांना असं काय ज्ञान मिळेल त्यासाठी त्यांनी शिक हा शिक त्यांना अस त्यांच ध्येय नसते आता त्यांच ध्येय एकच असते की आपण पुढच्या वर्गात झाली पासून किंवा चांगले गुण प्राप्त करून हा आधी कसं आधीच्या मुलांना क ज्ञान मिळावं हा ज्ञान मिळावं म्हणजे शिकायचें झा आणि त्यामुळे कस त्यांच्या सगळ जान लक्षात राहायचं किंवा आपण काय शिकलो ते त्यांना कळायचं पूर्ण काळालं ते ना तो विषय तर मग ते पुढे वापरू शकत का तर त्यांनी पूर्ण शिकलेला आपल्या भाषेत किंवा त्यांना कळायचंय कि आपण का शिकलोय कशासाठी करतोय तर आत्ताच्या मुळं म काय फक्त असं तोंडपाड करतात. किंवा बाबा तेवढ्यासाठी मार्क पडण्यापुरत लक्षात ठेवतत आणि परत सोडून जातात का तर आपल्याला फक्त मार्कच पाडात येते परत काय. अ त्याचा उपयोगच नाही असं.
काय करायच जेवढं फायदे तेवढे तोटे झाले त्याचे म्हणजे फायद्याच कमी प्रमाण झालं आणि तोट्यांच प्रमाण जास्त वाढलं असं झालं.
मग आ त्यात काहीत आता आपल्याला काहीत नवीन उपक्रम करायला पाहिजे. की बाबा लहानप मुलांनी तरी अ यापासून लाब राहावं मग त्यासाठी काय तर उपक्रम राबवायला पाहिजे कारण जर लहानपणापासूनच परत सवय लागा लागली सगळ्यांना. तर मग परत पुढचं भविष्य अवघड होणार पोरांच सगळ.
बोला
मग परत मग भविष्यात त्यांना परत मग खूप हा त्रास करा लागणार. कारण आत्ताच्या जगात बिनकाही शिकता गेलं तर काही उपयोग नाही.
हम्.
कारण बाहेरच जग असं राहू देत नाही मुलांना किंवा काय विद्यार्थ्यांना तरी
खर तर मग ह सुरवात जरातनच करायला पाहिजे आईडिलांनी मोबाईल देणं काळलं.
होय म्हणजे लहानपणापासूनच कारण आता मोठे झाले तर ते काय ऐकत नाही. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी सवय ठेवून धाकात ठेवून त्यांना अ फोनचा. कमी वापर किंवा टी व्ही टी व्ही वगैरेचाले एक फोन किंवा लॅपटॉप टॉप म्हणा कम्प्युटर म्हणाय जा.
हा म्हणजे दुसऱ्यांपासून सुरुवात करण्याष स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे आपण मुलां
क म कारण कसय आता परत मस एक सारखी जर सवय लागली मग पुढच्या पिढ्यांना पण त्यांच्यासारखी सवय लागणार.
हा.
पुढच्या पिढ्या्यां मग पुढच्या पिढ्या्यां मग लागणार असं मु पिढ्या पिढ्या म अ सवय लाग राहणार. सवय लागत राहिल्यावर मग भविष्यात खूप वेगळाच त्रास होणार त्यांना.
हम.
मन म्हणलं.
हम्.
चालते मग. आवरून करतो तुम्हाला फोन ह ठेवू का.
हा ह बाय